हो.
याला का आवाज.
अला अला.
काय झालते?
कंटाळा आलाय आता ते, कधी सेकंद पूर्ण होणार आहेत कुणास ठाऊक?
किती राहिल्यात अजून?
आता वीस झाल्यात.
मग अजून किती, दहा करायचे आहेत काय?
एकशे ऐंशी मिनिट झाल्यात का नाही कुणास ठाऊक?
झाल असत्याल की, मोज की जरा.
आ
मोज कि तिथं किती झाल्या, तिथं सेकंद किती झाल्यात कळत असते कि.
ते डॅशबोर्ड वरती बघायला पाहिजे ना, चेक करायला पाहिजे.
हा डॅशबोर्ड वरती सेकंदाचे ऍडिशन कर आणि डिवाइड बाय सिक्स्टी कर की, कळतंय.
होय बर बघतो थांब, बाकी आणि काय चाललय मग?
आता जेवाण चाललंय.
हे हो, जावा जावा जेऊन घ्या. अ, सुट्टी नाहीच की, कशाला सुट्टी हाय आप ल्याला, उद्या मग किती वाजेपर्यंत येऊ?
अकरा वाजता ये की. लय लवकर जाऊन तु तिथं काय जेवण जायला वाढायचंय?
लय लवकर गेलो तर लवकर काम होते, नाहीतर त्यांची लई नाटके असतात.
तु निघल्यावर मला फोन कर.
दहा साडे दहा ला निघतो बघ.
हा, कारण मला पण आधी उठाय पाहिजे, मला उठाय बी पाहिजे.
हा, हम्म
सकाळी लवकर
बघायचं काय म्हणतात आता
आज मी कितीला उठलोय बघितलीस न
बघितलं बघितलं.
साडे आठ साडे दहाला उठलोय.
छान आहेस, हुशार आहेस तसं तू खूपच.
आर नाही मला लय लागलेली, रात्री एकतर मला लवकर झोप लागली नाय.
झोपायचं मग.
तीनच्या आसपास झोप लागली मला रात्री.
हा
आणि सकाळी, ही सगळी गेल्यावरच उ
छानच.
नाहीतर आमच्या म्म्म
ते, ती चल चल चलतेन म्हणते लयची भीती होती नाही म्हणून.
नाही नाही एवढं माझ्या मागं कोण लागत नाही, नाही म्हणल्यावर नाही.
होय, एकदा नाही तर नाही.
होय, परत आपला डिसिजन चेंज होत नसतोय.
आं
परत आपला डिसिजन चेंज होत नसतोय.
चेंजच नाही मी तर
अगं त्या सरांचा पोरगा बी नव ता बरोबर, मी जाऊन काय करू तुमच्या बरोबर? एकटं एकटं म्हणजे, एकटं एकटं कसं आण
आपला आपण एक जायचं तेवढंच फिरायला मिळतेय घरातला वेळ जातोय तुला मग आज वेळ होता आ अभ्यास करायचं झालं नाही
अस सला भते
पलिंडियाचा
माझा ते शेड्यूल सांगितले तर शेड्यूल सांगितली तर मला लैघांची भेटीसली म्हण काही गपत नाही
कोलिडिया एससी चार पाच फॉर्म भरून नाशिक नोटप्रेस फॉ्म भरल्या
ऐककी सांगतो मी उठलो की तिला साडे दहा बरोबर
हा
साडेकाला उठलो
हा
ब्रेसन कररे साडे अकरा वाजे
हा
नाही असले रील बघत टाइमपास करत
होय
साडे अकरा वाढलेली त्याच्यानंतर लिमंत तुा व्हिडिओ कॉल आला
हां
म
हा
थोड व वार मणलारा मार्केटमध्येध्ये जाऊ
हां
त्यावर मार्केट ला गेलो
हा
घरलाला अडीपवाल्टी
हा
अडीच वाजता आल्यावर लगेच काय मला जेवण जाणार नाही म्हणड उन्हात आणणार नाही दहावे बसलो श्यात अर्धा तास तीन वाजता जेवलो
हां
आणि नरी चारला झोपायचं
हां
ह आणि चारला झोपायचं म्हणत म्हण साडेचार वाजेल मला कळलंत नाही
नाही आमच्यात पण ते परत ते मतदानच वोटिंग वरी पिक केशन चालू आहे की ते सर येऊन बसलेलं त्याच्यानंतर मग झोपायचा प्रयत्न केला मग काय झोप लागलीच नाही
ां दिली मग सािकांना झोकलो
हा
उठल साला
छानच
झाला उठल्यावर मग मीदा फोन आला
हा
ठाय म्हण आलामात दी ख आहेो गुधरी जावळ ख आहे आणि पाण्याला चाललंय एका मंदिरात
हम्
तिथलं एका दुकानात जाणार आहे आणि म येणार आहे म्हणलं या की म्हणलं मला का सांगालाय
काळजी काळजी
काय करायची.
तुझी काळजी म्हणून सांगत असतील तुला,
माझी काय काळजी करायची आहे मी घरात आहे तु स्वतःय काळजी कराय.
खाल्लं पिल्ला काय नाही बघाय नको.
एवढं काय कोण मला फोन करत नाही खाल्लाच काय जेवलाच काय, झोपलास काय.
अपडेट घेततील शिरी बरी बरोबर कुठे फिरायला गेलाय काय म्हणून..
त्यांन काय फरक पडत त्यांन का फरक
तेेत की होय ते आहेच की
ठीक आहे यामला तुमचं धन्यवाद
हा
मग जरा बसलो आणि इकडे तिकडे केलो
हां
म्हणज तोवरच्या मला काकूचा फोन आला म्हणत की केल्याचं काय आले को.
हा
श त्याला फोन केला तेच्या बरोबर जरा वेळ बोललो. केणोणार
हम
त्या आचरा वे फसझा फोन आला ज मला दिवस
दिवस संपला आज आपला पाच फोन झाल्यात.
ए टाइप
मला वाटलं नाही लागल असं खरं कस लागला.
माझे इथे डिस्कनेक्टिंगचे फिरा लागले तरी मी कोणत अय
आज बहुतेक संध्याकाळी चान्स असते वाटत आपल्याला
वि
संध्याकाळी दुर्लक्ष असते वाट
हॅलो.
हां बोल हां बोल कि हा हॅलो. हॅलो. ए चैतन त्या मांजराने विहिरी उडी मारल्या का काय रे? कुत्र पाठी माग लागल्यावर. कुत मांजराने विहिरी तुडी मारल्या का काय कुत्र पाटी लागल्यावर. मला तिथं उडी मारल्याल दिसल ते. मारणार नहीं नव ते आता आणि बुडून बिडून. बगुया काय हॅलो.
हॅलो.
हॅलो हां बोल.
कुठलं मांझर कुठलं मांजर.
आमच्या इथे एक मांजर आहे ते पळत कुत्र पाठीमाग लागल्याव पळत पळत गेलेय मला ते विहिरीत उडी मारल्यासारखं क दिसलंय. म्हणून म्हणलं मी त्या आणि मरलते अ
येत नसतय बघायला पाहिजे मग. हयात हाय का हयात हाय का बघायला पाहिजे मग. काय झालंय.
वातावरण ब कोल्हापुरात.
कस काय.
थंडी वाजलीया मला.
थंडी वाजाल्या वय थंडी आहेच की आज जरा वातावरण चेंज झालंय.
एक .
काय झालं.
मिस्सकॉल
चप्पल- घाल की रे -पायात अ हॅलो.
आवाज येईनं तुझा. हा बोल.
गडिंगलजला.
येेऊन गेलेली होय. चांगलाय की मग.
सकाळी टॉर्चलच्या दारात .
बरं -बरं- बर चालतय- चालतय ठेऊ काय मग. हॅलो.
अजून दहा मिनट मिनिटं व्हायच्यात. कशाला.
सांगकी मग कायतर तोवर.
बाकी आणि काय चाललंय विष
इथ वॉचमन आहेत कणी ही हॉटेलच्या दारात
हा.
म्हणाल्यात गाडी पलीकड लावा.
हा.
आणि मी त्यांना ओके म्हणलं आणि तुला म्हणलं अजून दहा मिनटं व्हायचीयत.
हा.
ते. किं वाच कं- वाॅचमन मला म्हणतात कशाला दहा मिनिटं व्हायच्यात साहेब
धा मिनिटं म्हणायचं
मल् -मल्ह थांबा मल्ह फोनवर बोलालोय
व्हय कनी
काय म्हटलीस
फोन ला व्हायचे आहेत म्हणलं
बघ की येत म्हटलं मा म्हटलं फोन व अस त्याला ख हो सांगितलं फोनवर
हा- हा -हा- हा हुशार आहे आम्ही तसं खूपच चालायच अ
धीम धमे लते
होय त्याच्यासाठीच तर केलय
बा आपप काडाला
माप काढण्यातच चाललंय सगळं
व्हय
बाकी काय नाही विशेष आता जेवणार बघ
येव देव
चालतय- चालतय ठेऊ
काय माहीत
जाऊ दे जाऊ दे किती बिन घालवा
थांब दोन मिनिटं हा झाली झाली दहा मिनिटं पंधरा सेकंड झाल्यात काय विषय नाही.
हं बाय बाय.
बाय बाय.